हॅलो हा येतोय आवाज हो येतोय हा हम्म
चांगलं आहे आ गेलं तुमचं
हो आवरल आता परत संध्याकाळी संध्याकाळची तयारी
हो तेच आता काय तेच घरातले कामं वगैरे ते
हो तेच तर तुम्ही काय करता काम म्हणजे.
माझी ना फार्मसी वगैरे झालीय आता जॉबला आहे सध्या मी.
हो का कुठे?
मी आता बडोद्याला आहे जॉबला सनफार्मा मध्ये. हो तर मग ते. तर आता आज सुटी सुटी येऊन घरी आली होती आईकडे. मग मग कार्याची कामं होती मग. म्हटलं करून घेऊ.
हा हा तेच तर हम् बाकी काय चालयं आधिक महिना कसा गेला
हो अधिक महिना म्हणजे बापरे देवस्थान फिरण्यातच गेला जास्त करून.
हा का कुठे नाशिकला आलं होता का?
अ नाशिकला आम्ही नव्हतो आलो. अ आप्पने इथे गेलो होतो त आम्ही काय म्ह पंढरपूर असेल तुळजापूर वगैरे असं कुलस्वामिनीचे दर्शन वगैरे घ्यायला.
हो का यावेेळेस तर खूप गर्दी होती ना सुट्ट्या पण होत्या ना.
मास वगैरे असल्यामुळे मग. अधिक मास् तीन वर्षातून एकदा येतो तो. आणि लोकं म्हणतात की अधिक मास त्यात जर काही देवाच वगैरे केला तर तीन पटीने आपल्याला त्याच्या पुण्य भेटत बॉ म्हणून मग पूरब परिवार वगैरे आम्ही
हो का हं - हं - हं नाही यावेेळेस गरमी नाही मी नाही - नाही जाणं झालं कुठे? इथल्या इथंच वा आणि आम्ही जातच नाही ह्या दिवसात शक्यतो उन्हाळ्यात जातच नी बायर.
नाही हे अधिक मास असल्यामुळे आम्ही गेलो नाही तर मग आम्ही पण नाही जात कारण की जर हिवाळामध्ये असेल किंवा पावसाळ्यामध्ये असेल तर तेव्हाच छान वाटतं ना. आणि ऊन किती वाढलंय खूपच ऊन वाढलंय ह्या वर्षी.
हो ना नी गर्दी स्कूलला सुट्ट्या होत्या ना त्याच्यामुळे ते सगळंच एकत्र आलं वा असं.
हो - हो स्कूलला सुट्ट्या असून पण काही फायदा झाला नाही माहिती का कारण की ऊन्हामुळे लोकं बाहेरच नाही निघायचे. आणि जास्त करू डॉक्टर पण तेच इन्स्ट्रक्शन द्यायचे तुम्ही बाहेर नका निघू. उन्हामध्ये जास्स जाऊ नका. त्यामुळे तर अ डोक्यात पण हॅम्रेज पण होतो डोक्यात आणि तर म्हटलं म्हणजे मग आप पल अं बॉडी म्हणजे शरीरात एक
हम्म नाही एप्रिल मध्ये जास्त गर गरम होतं त
हो आणि तुमचा इथे पाऊस्स आहे का?
कडे नाही पाऊस. सुरुवातीला झाला एक एकदा झाला. पण आता नुसती हवा सुटली.
आमच्याकडे तर काय नै हवा आहे नुसती. पाऊस म्हणजे पाऊस आहेच नई हे एकदा सुद्धा झाला नाही.
हे वर्षी कमीच सांगितलंय ना पाऊस
हो कमी सांगितलाय ह् पाऊस वगैरे पण कमी आहे आणि म्हटलं म्हणजे मग आता मावशीकडे मी जाऊन आले सुरत वगैरे फिरून आली तर मग तिथे पण जर वघितलं तिथे पण म्हणजे खूपच कमी होता पाऊस पाऊस नव्हताच असं समजा वातावरण होत तर तिथे पण पाऊसच नव्हता आणि राला आता ते मुलांना पण सुट्ट्या होत त्या अमावशी म्हणे ये ये ह आपण कुठ फरयला जाऊ तिथे गेलो असं वाटलं की फिरायला घेऊन जातील कुठे पण कुठेच घेऊन नाहीे ते उ ना मुळे
हा हा नाही हो ना
णतीथे आप आपल्या इथे तरी म्हणजे आप आपलं कसं आपल्या इथे जर म्हटलं तर हे जेऊन असताना ते आपल्या शरीराला चटके देत पण ना अंगची गट नाही करत. चिकट नाही कत तर तिथे ना खूप चिकट करता अंग म्हणजे खूपच चिकटा हो दमट आणि कंपनी वगैरे येते ना त्यामुळे मग ते थोडस प्रॉब्लेम मधून जात. त्या लोकांना ते म्हणतात की आम्हाला हि सहन नाही होते, आम्ही काय करू आमचं तर घर ये इथे तू तरी दोन तीन दिवस राहशील आणि चाली जाशील तुझ्या घरी! पण इथे राहणं म्हणजे खूप खूपच कठीण झालंय म्हणे आम्हाला कारण किती कंपनी वगैरे अ वीज वितरण केंद्र वगैरे ती मावशीच्या घराकडेच ना म्हणून मग तिला जास्त गरम व्हायचं.
हा ना मग आजूबाजूला ते वातावरण सगळं अस भकास भकास, हम्मम् नाही आपली इकडे ज मधले आठ दहा दिवस जास्त गरम झालं. मग नंतर थोडेस जरा बर वाट लं पण ते आठ दहा दिवस खूपच कठीण होते.
आता सुद्धा आमच्या येते पण खूप खूप गरम होतय म्हणजे इतकं ऊन आहे ना जसं स्टार्टिंगला एप्रिलमध्ये होत ना तसच ये! पण एवढं की हवा आहे तेव्हा हवा नव्हती इथे हवा आहे हवा असल्यामुळे मग कळत नाही एवढं.
ह हा हम्म बाकी काय चाललं? नवीन काय बनवता रेसि
हा रेसिपी आता तर मी मिसळ पाव बनवत लावता अ मामा चे भाऊ म्हणे बनव बनव बनव फर्स्ट टाइम ट्राय केला घरी बाहेर खाल्लाय मी पण घरी फस्ट टाइम ट्राय केला खूप छान लागली आणि गावरानी मठ आणलेले होते आजीने दिलेले होते मग मम्मी म्हणे हे टाक कून दे हे याचे खूप छान लागेल असं बाहेरून मठ नको आणू मग कोम फुटलेले ते मठ वग बरे त्याची ती मिसळ केली होती ती खूप छान लागत होती आणि त्याची रेसिपी म्हटली म्हणजे मग एकदम सिम पल जरा आपण अ मिस ड मटलं म्हणजे म व आपल्याला फक्त रस्सा बनवाय चा असतो. ऑलरेडी ती मठ कोम आलेले मठ असतात त्यांना ए तर गरम पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचे मग त्यानंतरी तर जर रसाची जर रसाची ना वेगळी वेगळी रेसि पी ए खूप लोकांची. तर मी नाही ना का डायरेक्ट कांदा घेतला आणि त्याला गॅसवरर भाजला गॅसवरर भाजल्यानंतर मग खोबरं पण त्याला म्हणजे काड सर केला त्याला काडसार केेल्या नंतर मग त्याला मिक्सरमध्ये वाटण केलं वाटण म मग कोथंबीर असेल अ लसुून अस तील अद्रक असेल आणखीन तिखट होत गरम मसाला होता मिसळचा थोडासा मसाला होता तो कांदा लसूण मसाला
हा हा हा
टाकल्यानंतर मग त्याच असं काळं पेस्ट केलं मग त्याला तेला तर मस्त भाजलं भाजल्यानंतर तर मग त्याच्यात तर आणखीन जर स्पायसी पाहिजे असेल तर मग त्याच्यामध्ये तर काय म्हणतात आपलं मिरची आणि अदरक सगळं थोडंस कुठून मग ते त्या त्याच्यात टाकलेलं होत आणि मग त्याच्यात पाणी वगैरे टाकून तो रस्ता वगैरे बनवला मीठ वगैरे टाकून आणि मग छान अस सर्व केलं होत प्पाने पण आवडीने खाल् ते कधी पाव वगैरे खात नाही मि बली म सोबत खूप छान लागत होतं म्हण मग त्यानी
ह नाही वेगळ काहीतरी म्हंटलं आणि भरपूर वस्तू टाक तुम् त्याच्या मच आले असेल त्याला छान
हो आणि फर्स्ट टाइम बनवल होत असं वाटलं नव्हतं तेवढं म्हणजे जाईल व हे खातील पण त्यांना पण खूप आवडल होत आणि ब डपाव पण म्हणजे छानच बनतो ना वडापाव जर बनवला म्हणजे माझा हाताच्या मी बनवते ना त्यांना आवडतोच.
हो हम्मम् तो कसा बनवत?
तू लॉरी टाकून घेत तू लॉरी टाकून घे सांगत माझी घरची बाळाबावळा आपण काय म्हणत बटाटे वगैरे उकडून घ्यायचे मग त्याला तर फोडणी फोडणी द्यायची फोडणीमध्ये मी स्पेशल म्हणजे आपल्या कडीी पत्ता असतना कडीपत्ता जास्त टाकते कडीपत्ता टाकायं थोडं जिर टाकायचं हिंग टाकायचं राई टाकायची मग त्याला राईला तडकू द्यायचं जरा राई कच्ची राहिली म्हणजे टेस् गेला. राई तडकली म्हणजे मग ते खूप छान येतो त्याचा मग हळद टाकायची थोडी मग बटाटे टाकायचे मग त्याच्यामध्ये थोडस तिखट पावडर वगैरे टाकायचं आणखीन जिरा पावडर टा आपलं काय म्हणतात आपला धना पावडर अस ध पावडर टाकायचं, मीठ टाकायचं आणि त्याचे गोळे ग पै. त्यांच्या पिठामध्ये त्याला तळायचे मग ते खूप म्हणजे छान लाग म्हणजे बाप पावसोबत आणि त्याच्यासोबत जी घाटी मसाला असतो जी चटणी असते घाटी मसाल्याची म्हणजे ते बेसनचे बीठ बेसन असताना बेसनला आपण घोळतो त्यांना डायरेक्ट तळायचं तर तळल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात. टाकायच त्याच्यामध्ये लसूण टाकायचे आणि त्याच्यामध्ये दोन चार शेंगदाणे टाकायचे आणि त्याच्यात तिखट टाकायचं हो हा घाटी मसाला तयार करायचा खूप छान लागतो. अ वड पावसोबत घाटी मसाला म्हणजे अ ते असताना. की याच्याशिवाय हे अपूर्ण आहे तस आहे ते
हो का मी तर पहिल्यांदाच ऐकलं म्हणजे खा बाहेर खायचो तेव्हा द्यायची ते सोबत मी तोच विचार करराय करायची एक कसली बनवता. मला वाटायचं क ते पावस बारीक. केले असतं काय असं वा
नाही नाही पाऊून असतात ते त्याची बेसन अस. ना. त्याची कशी बुंदी पाडतो आपण डायरेक्टली तशी हा. बुंदी वगैरे पाळायची ती तेलामध्ये गरम तेलात आणि मग ती काढून घ्यायची. काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये लसून टाक. लसूण. शेंगदाणे. आणि मीठ बस एवढंच असत. आणि त्याला मिक्सर मध्ये वाट काढून घ्यायचं आणि त्याला ओलं भांड नाही घ्यायचं. ठेवायचं म्हणजे ओल असता ना मध्ये मिक्सर भांड जर राहिलं तर मग ते ह ते ना. गोळा होऊन जातं आणि सुख पाहिजे म्हणजे मग ते छान असं पावडर सारखं होतं.
हम्म हम् हम् चांगली एक रेसिपी शिकायला मिळाली.
हो तुम्ही सांगा बरं तुमच तुमच्या इकड ची काही
आमचेकडचे म्हणजे मी केक वगैरे बनवते मी केकचा क्लास झालेला आहे माझा. आईस केक वगैरे पहिले ऑर्डर घ्यायची. मी आम्ही पहिले दुसरीकडे राहयचो ना तिथ आजूबाजूला जास्त गर्दी होती. ओळखीचे लोक होते. आता इकडे दुसरीकडे राहायला आलो तर जास्त ओळख नाही कुणा ची आणि एरिया पण एवढ डेव्हलप नाही झालेला त्याच्यामुळे म नाही एवडत मी तरी बनवायची बाहेरून प्रिमिक्स आणून घेतलं का म ते स्वस्त पण पडत ना. हॅलो हॅलो बघ ग दिदी झोपली का? फोन तिकडं न चालूय पण दहा मिनिट होऊन गेली ते बोलता ना.